बोलगताई परवा मी द्राक्षाच सांगत होती ना. आता तू तरी काहीतरी सांग म्हणजे मग मलाही थोडस- बोलून बोलून थकलंय गं मी पण तुझी कॉल कमप्लीट करायचे मग म्हटलं चला- बोलू तुझ्यासोबत
हो ना होता हई माझे कॉल कम्प्लीट करायचे आज लास्ट डेट आहे. तीस तारीख आहे ना? मग त्यावरती मला मेसेज आला. आजच्या आज कॉल कंप्लीट झाली पाहिजे, म्हट इत ती कॉल कशी काय कंप्ट करू मी आजच्या, अहो मी एका दिवस कॉलेज केले नाही मला वाटलं काही हळूहळू होतील. मग काय बघ मसेज आला तेव्हा वाचला म्हटलं यार आपण इतकं प केलं आहे अकाउंटनी आता. लगेच हे करून टाकायचं म्हणजे ते जरा हेच वाटतं ना. मग काय म्हटलं चला बसून नाही उपयोग कॉल तर करावेच लागतील. मग काय करती तुम्हाला कॉल. काय पण तुमचा पण वेळ वाया घालवतील ना. रोज घरीच असायची तर करत नव्हती ना आज बघ आज आजही पाऊस चालू आहे आमच्याकडे या सर्वकडे पाहत चालू आहे ना आत मगाशी मी ताईंना केला होता कोल्हापूरला कॉल त्या ताईंचं पण त्या पण सांगत होत्या की असं असं पाऊस ते ट पाऊसन तीन दिवस आहेच म्हण म्हटलं हे दोन तीन दिवस कशाला म्हटलंत छानूलाोकनच्या टाइम सबूत क ना नत ये म त्या जुस बनावत त तर पाऔस म ठ ब आपल्याकडे कोुणी फिनल पण नाही हम हम ह हम थ थ
हम
हॅलो ताई हो तू भूक लागलू की म म्हटलं चला काहीतरी घन घेऊ खायला म्हणजे बोलणं बी चाल आणि खाणं चालं तुमच्या इकडे पाऊस कतो फूप कती कमी आहे म्हणज तर खोप आहे त्या दिवशी त्या पुरामध्ये एक दोघ जण होते गाडीवर चाले थांबून घयचं ना बिचार्यांनी सांगले तसेच नस्या गेली असती गाडी पण ते प मग तेच पातो रात्री पासून तर आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे तुमच्याकडे
होय ग आमच्याकडे पण खूप पाऊस आहे तूप जेवण करायचं बोलली तर मीही घेऊन बघ कशाला जेवणाच ध्यान काढलं होत नाही इतकी भूक लागली की काय सांगल घ्या आता बोलून मग काय ह असं झाला हे कॉल कधी संपतील कधी पुढचा तास तेला आणि तो कंप्लीट करण म्हणजे मग कसं फास्टफास्ट मध्ये कॉल झाले की मग काय वाटत नाही ना गन एकशे ऐंशी मिनिट कंप्लीट व्हायला इतके वेळ लागतो समोरच्याला पण एकशे वीसस मिनिट द्या एकशे ऐंशीच मिनिट द्यावं लागत मजा अशी होती तू कून हम्म आय थिंक अर्धा पल झाली असती म्हणजे माझ्या माझी कॉल लिस्ट संपत आली असतील यार. हे काय चाललंय माझं मी आता यानां दोन तीन कॉल फास्ट फास्ट मध्ये करून घेते म्हणजे कसं आपण कोण ऊपणीगं म्हणजे
म माझी कॉल पण कमप्लीट होऊन जातील. पण कार्यावरती काम हे छान काढलंय ना कार्यावाल्यांनी सर्वांना समान संधी देता येईल. कार्या वरती काम करण्यासाठी कि लगेच मेसेज कर त्यात असं सांगतात की, हे हे करा आणि ते ते नका करू असं. सव्वीस सव्वीस, कॉल कम्प्लीट झाले आणि टास्क कमप्लीट होऊन गेले काहीचे म्हणजे आपणही आता एकेक केले तर होऊन जायला बसले ना आपले एक कार्य कम्प्लीट, एव एकोणिसच ‍ काॅलला एव्हढे आलेले आणि आम्हाला त इत के कॉल करून सुद्धा अजून आमचे हे झालेले नाहीये काय कराव यार? ए बाबा टास्क कस काय येतील? म्हणे तुला, अजून किती कार्य कंप्लीट करायचे आहेत? फ्रेश कराय सांगा. का असं विचारतात सर्व माहित असून, त्यात सांगतात की रिफ्रेश करा रिफ्रेश करा. ते उठतात आणि मी इंटस टास्क परत बसतात आणि परत सरांना विचारतात. मॅमला विचारत असतात की, हे करू का? न ते करू का? काय गरज आहे बरं! वेड्यासारखं काही बसतात करत
अहो ताई मी आता थोड्या वेळाने करू का कॉल तुम्हाला? चहा वगैरे ठेवायचा आहे करते ना मी तुम्हाला कॉल करत. अरे पण दीडच मिनिट बाकी राहिला आहे. दीड मिनिटच झालं तर माझा हा एक काॅल कमप्लीट होऊन जाईल ना? किती पाण्याचाही किती यूज करतात, जे काम नसताना पाणी संपवतात ना गं. ना हो. मला तर हे कळत नाही अजून पण. डिस युज कसं काय कर काही लोकांना किती दूर जाऊून, जिथे पाऊस पडत नाही त्यांना किती दूर पाणी वगैरे आणव लागत. आणि आपले लोक की ज्यांना पाणी आहे ते नुसते इकडे नासव, तिकडे नासव कसं करून ठेवतात न? मला अस झालय ना की कॉल कधी कंप्लीट होतील आणि मला पुढचा टाॅस्क केव्हा येईल? हम्म. चल ताई मग मी ठेवते आता, माझं होत आलंय मग काम पण आहे ना, मग म्हटलं एक कॉल करू जर झालंच माझं काम तर तुला परत कॉल करते ह्. थँक यू ताई, इतका वेळ दिल्याबद्दल तुम्ही मला. खच खूप आभारी आहे मी तुमची. थँक यू, धन्यवाद! लवकर कॉल करते ह.